हो आता आले ते का?
एक मिनिट ह. हा बोल.
आता य तोय का?
नाही आवाज येई ना तुझा.
ह तिथेच आहे आणि मी.
हा आता आला गं.
मी इथेच आहे ग.
बोल की,
बोल बोल.
आं...
बोल म्हणलं उद्याचं काय काय करणार, प्लॅनिंग काय तुझं.
मला तर जावंच लागणार, मी तुझ्यासाठी थांबलेलो. तुझं काय होतंय बघ, की मला सांग.
येणारच आहे मी.
हं तुला पण यावंच लागणार.
हा.
तेच म्हणलं, होय दुपारी येणाऱ्या म्हणल्यावर येईल ग.
माझ होय.
उद्या नाही तर परवापर्यंत तर येईल.
हा त्यांनी म्हण कॉल करतीया.
हम्.
हो काय, होतंय सोड. बोलून कंटाळा आलाय आज खूप.
आज फिरल कंटाळा आलाय.
हम्म हम्म. नाही तिथं नाही तिथं कंटाळा आला नाही आल्यावर झोप याय लागली.
मी तेच ग झोप यायला.
हह. बेल. हो काय विषय बघा म्हणजे, तुला कॉल करणारच होते मी.
हम्म. तेच म्हणलं कारण, रोज दोन दोन केलं तर कुठं होईल ते नाही तर होणारच नाही.
होय, बस ऐकू जाईल वरती.
आई त्याच काय संबंध?
नाही मस्करीत गेली त्याने, त्याने म्हटलं भारी प्लॅन आहे यांचा.
होय अग ते लक्षात पण. नाही राहत आणि कस आहे. रोज केलं तर होते, एकदम करायचं म्हटलं की नाही पाक तोंडाला आल्यावर मग आठवते.
होय.
होयच की मी पण ते.
आई मग माझं तर रायटिंगचं टास्क परवडलं.
परवडत ते होय की, बाई अगोदर.
हा म्हणजे, टायमिंग वर म्हण सगळंच गं.
आणि आपण कसं कुठं पण करू शकतो हे, कसं दुसर पण अवलेबल. पाहिजे आपण पण. डिपेंड असल्यावणीच तेच की.
हम्म. नेटवर्कचा इशू असतोय, परत एकेकांचा बॅलेन्स नसतो. म्हणजे एक एक्झाम्पल दिलं.
हा आताच प्रॉब्लेम असते नई.
हां बराय‌.
म का ते, माझं दहाच झालेत.
अजून कितीेये?
अजून तीस कॉल, आहेत नवं.
तीच हाय?
आं.
झालं ना तुझ.
हो आहे
हम्म. हा अजून निजवायचे.
हम्म
हम् अ
मी मामाला आणि तुलाच केलय.
स्नेहल पण आहे ना स्नेहला नाही केलीस.
ती पण आहे?
होय ते आहे की कार्यालय, मागे बोलली होती की तुला. तिचं पण आहे म्हणून, पण ती फ्री नसत्या काय उपयोग.
हम्म मग काय उपयोग?
ती तर मला कुठं सांगितलं कॉल कर म्हणजे त पण तिला पण आला असेल की टास्क.
हा आलाय.
हम्म मग ती तिनं तर मला कॉल नाही केली.
का मा विश झाला नसेल, का म्हणजे तिच्या लक्षात नसेल.
हम्म असल.
हम्म हम्म.
तिजं झालं इंटरव्ह्यूच?
काय माहिती. अ इंटरव्ह्यू कुठलं ग? त्याचाच म्हणालेच ना टीचिंग.
बँकच बँकच ग ते सरांनी सांगितल्याल.
काय माहिती म त्या त्यानंतर म कॉलच नाही तिच्यासोबत.
हम् हम्
केल्या तर तरत बिझी असते सकाळच तर काय बिझी असते. केला तर संध्याकाळी.
कड लागलं व्हय कामाला?
तरव करणार आहे, ज्वेलर्स मध्ये. आय सी आय सी बँक म पण तुम्ही म्हणाले मला ते पण करतेस का? यात सगळीकडे द्यायचं.
झालं मग.
हह, मग काय.
तिथंच अडकून बसायला लागते.
तिथं कसंय जाणार आहे, जॉब कंपनी फिक्स आहे ग. पण जो करणार आहे तेच काय फक्त?
होय.
कणारजूक कळेना झालय, म्हणजे एक टीचिंग मध्ये. ती नंतर परत बँके परत नंतर कशात विल काय सांगते. टीचिंगच्या आधी त्याच्यात आणि कशात तर होती बाई ती. जॉबला माझं असं फिक्स नाही.
तीअ पिझ्झाच्या हेच्यात होती, मला सांगितलेली की.
बारावीत असत ना काय तर बारावीत का अकरावीत. हा हा, होती त्यानंतर बंद झालं कारण त्याला लांब पडत होत म्हणून.
होय तिला, तेच म्हणतेत मला.
हम् चांगलं होतं त
आ?
चांगलंय पण.
होय अगं पिझ्झा तेन खायला मिळतोय लई.
अ.
आई खरच कि मग म्हणालती मला अ शेवटलाच अस अगो कुठल्या पण खायच्या ह्याच्यात ब जा. राहतयच ते.
आणि म्हणजे तिचं हे आवडतं.
नाही होय बाई खाण्याची कुठली पण गोष्ट आवडतात त्यांना
हा. हमं.
अव.
द्यायचीत कि त्यांना असं सांगते. शेवटला जे राहतात नाश्ता असते त्यांना द्यायचे ग राहिलेलं म्हणजे असतं ना बाकीच पिझ्झा यांनी हा देतात. सांगत होती मला.
हम्म.
हम्म.
हम्म.
कोण आहे बाकी आवाज आला बॅकग्राउंड आवाज.
आमच्यात काय एक दोन माणसं आहेत होय सगळ्यात जा
म्हणून मी डायरेक्ट हितं खाली पण नको मध्यम पण नको डायरेक्ट टोकावर जायच.
अगं वरती काय कमी वारं असते काय थंडी असत्या बाई लई.
बाई आहे.
इथं बसूनच वार यायलय मला खिडकीत.
इथे मला गरम व्हाय लागलाय.
अ झालं.
खरच की.
असं वाटालंय आता कवा हा जेवून असं चादरी घेऊन झोपीन.
हम्म. त्या त्याची वाट कशाला बघायची घ्यायची चादर आणि झोपायचं. गजर लावायचा. टायमिंग जेवणाच्या जे र हे असते ना तुम्ही जेव्हा जेवताय तेव्हा . टायमिंग लावायचं गजर जेवायला आणि काय.
तसल कायला गरज नाही भुक लागली की जायचं खायचं
हा मग एवढं टेन्शन कशाला घेत्यास झोप आली तर झोपायचं.
हम् मोबाईलन बघायचा असतय.
चां कितीच मारतीस होय बरोबर कितीच मारतीस नेट?
मी तीनशे तीनशे चा.
रोजचेे दीड जी बी.
दिड जी बी होय.
संपायला पाहिजे ना नाही तर कसतरी होतय.
होय बाई कस तर वाटतयं माझं तर रोज पन्नास टक्के संप- मग ते मी असं जपून जपून वापरते.
हा मी पण.
आता काय पप्पांच असतयच सोड अनलिमिटेड तेच घ्यायचं.
ते नाही. माहाग.
काहाय नाही बग.
रिचार्ज सगळे.
आ?
माहाग झालय म्हटलं रिचार्ज. सगळी तीनशे. प्लॅन.
हम् आणि वाढवणार म्हणलेले बाई काय झालं मधीत काय नाही
क अ अले
के
हम्म ह् ब
काय चाललं
हम्म आठवायला लागले काहीत करायचं आहे मला प्लॅन असं कॉलेज करत करत पण आठव्या नाही एक्झॅक्टली काय करू य
होत नाही का असं घरात बसुन काम ए ग कंटालाय
दिर येते तुझा कडे
आं
बिझी रहायचं लाईफ मध्ये
होय बाई मला पण तसंच झालं
नाही काय म्हलं म्हणजे काय असं निगेटिव्ह विच झालं
हम्
कधिच
काय करायचं आता
काय
हम्म
मोबाईल घेऊन पण कंटाळा येतो
अ किती करायचं ते जेन जेम
हम् ब
किती घेऊन घेऊन घ्यायचा
हम ना बर्फी खाल्ली का मला आवडत ब कोण आपलं बोलणं ऐकलेलं असं म्हणजे होतच ना
प्रायवेट होय
जी गोष्ट आहे ना प्रत्येकाने सांगायलाच पाहिजेल असं नसत
असं नस्तयआपला पण लाईफ मध्ये स्पेस असायला पाहिज ना
पण तस असतं की नाही मग त्यात नंतर क अस चेष्टेत बोलतात मस्करीत बोलतात हा तू असं बोलली होतीस तिला असं तसं
कसं होत माहितय काय अरे यार हिला तर सगळं माहितीय
अ होय
गण
तसच होते
मला तर मुड ऑफ होती यार मग फोन व बोलायलाच नको मग अस आहे हा श कोण आता आता माझा आता कोण फ्रेंड आहे तिच्या्शी आत मी तुला सांगणार आहे का सगळच एक एक्झामपल सांगते, तिन काय तर सांगितली तिच्या लाईफ बद्दल. तर मी शेअर नाही करू शकत ना कोणाला.
म्हणजे आपण कसं, विश्वासन सांगितलेल असत
हम्म, आणि आता हे जे आपण बोलतोय ना. ते आपल्याला माहितीये, का बोलतो कशावर म्हणजे कोणत्या ॲपवर बोलतो ते. जगाला कशाला सांगायचं?
होय बाई मी पण नाही एवढे एक्सप्लेन करत बसत.
हा मग म विचारता, मी काय मग किती वेळ बोलायला लागतय मग. काय काय?
कशाला काय सांगितलं आणि एकतर कळत तर घंट नाही कोणाला.
हा.
सरद्या आ आ आ? हिज टेड होतंय लई.
सांगायचच आणि एक तास जातो म्हणून.
ह बघ की, आता यातून कॉल करत होतो बी नाही, मग ते भावाला सांगा मग बहिणीला सांगा, ते नुसतं ह गरज असेल मोबाईल घेतला आणि मीच गेलो.
बंक बाई.
मग असं वाटतं की यार नको. इव्हन ती कोणती पण गोष्ट असू दे लाईफ मधली आता कॉलिंग झालं पण बाकीची इव्हन कोणती हा. कशाला सांगायचं ज्यान आता एक एक प्रॉब
नाही. एकच राहिलाय आता. कुठतं पप्पा आज करू? मलाच बसायला होईना.
काय ग काय झालं?
का अगं ते पाय लागलंय क नी मग बसायला येईना ग.
हम्म ना. हम्म
उद्या घेतलं हो, तम मस्त पैकी. उद्या भेटू म्हटलं सांगते तिला कसं काय काय.
ते हो आहे सांग की.
हा?